हॅलो
हा हॅलो
आता कसं आला मगक
आता आला मग नाच आला काय माहित
मगा कसं हो लं ऍप ओपन केली होती का आता
हा
ॲप ओपन केली होती का मग आता
नाही तो व्हॉट्सअप ओपन केलं फक्त हा येत
हो का
आप नाही नाही आहे म दे क रिडिलेट केली वा ह करे अरे करेच
हो
दो दिस दोन तीन ांध्या एक सारख्या
कोण केली हम
आ नाही जात नाही करायला लागल कराय लाग झाल्यावर फोन झाल्यावर मग करतो चालू
हो तर कालच बोललो ना त्याच्यावर मग त डलीट कवा मारली डिलीट कवा मारली
अगोदच मारली होती तेचतानाच समजून नाही म काल बोललो आपण
काल ऍप होती ना माझच मी मयात ओपन केलं ना का पोती ना मी मी तीन तार केली मीच पाहिली म्हणून मटलं झाली कशी काय
नाही असल काल तुम केली म्हणता ना मग असल
हम् अलग बोलू
हो आला बोलू का गेल ते कशा जात
हो आता शेतातून आलू जाऊन पाहून काय कुठे वल्ल वल्लाय त निघल बाकी उघडं पडलेलं ते काही नाही घे ना
आं
ओलं ओल्लं हे ते निघायला ते उघडं पडलेलं आहे बी ते काही निघलंच नाही तेजून क आता निघल पाणी पडल्यावरून पाणी काय पडलं नाही दोन तीन दिवसात आहे पाणी सांगाय
बन लागले ते पाखर वोरी काढ लागली म्हणे बी
हो आता ते उघडं पडलेल खाणार त्या सांगितलं ते आता बोलल फोन लावला त म्हलं ते डवायचं तर दडवायचं नाही म्हणे मी डवरलं म्ह म माणसं लावून म्ह त म कि पडतो
हा हा
ते म्हणे डवरायचं काय दवरल म्हणे मी
कोण म्हणे कोण म्हणे
ण्याने सर
मग दव्यां काम नाहीय का मग
नाही ते म्हणे आता थांबलं म्हणे पाणी गिणी आला नाही नाही नवऱच काम नाही ते बाहेर जायं रिंज नसेल तर ते घराच्या बाहेर जायं चालूल केल्यापेक्षा तु माहीित रेंज नाहीस का करात म्हणून काय काय नाही
हम्म
एवढं समजते ना मग
हो आता म्हण लागला का डवऱ्या जाम न येऊ द्या
हो मग दौलं दे नागत दववरल्यावर काय दराला आहे ना
बाहेर आलेली आहे तरी पण राहील नाही का
सांगितलं म्हटलं म त च म्हणल सांगाल तुम्ही या मी बोलव म्हणल मग आलो म्हण तु म्ही
हम् हम् हम गुर मंदि आ मंद मम्मी अ पेरेंट्स मिटिंग होती तर आता ते ट्युशनन आलं ना घरी कॅन्सल झाली म्हणते आता पुढच्या रविवारी म
हो पॅरेंट मिीटिंग असते तर ते तुम्हाला मेसेज असेल ना त्या ग्रुपवर तुला माही नव्हं का पॅरेंट मिटिंगवरती मग हा आता पुढच्या रविवारी गेली का ह मग माय मग मा माहित झालं मग मीटिंग
गर सांगतलं ना क्लासवर
हो तर कुठे होती्समध्ये हो पॅरेंट मिट ट का
क्लासेच असते ए ररी कुठं असते क्लासमध्येच
शाळत नसते का
आपल्या नाही नाही नाही नाही शाळेत नाही क्लासमध्ये क्लासेस वर
मग तुमच्या ते क्लासवर मेसेज पाठवतो नटते ते काही असलं हो तर मीटिंग फिटिंग का
हो पाच त्यांना
मग पैसे नव्हताकाला ग पहिला मॅच झाला आला असल मिीटिंगचा आा
म
हल हो द का
हम्म
आला होदा मॅसेज म्ह मण
चेंज करतील आता हो ना आला होता
आं हो काय म-
होय आला होता मेसेज. हॅलो.
हो तर काय आलता, हम्म. हॅलो.
पॅरेंस मिटंग आहे म्हणून रविवारी सर्वलांनी मिटींग ठेवलेली आहे रविवारी दिनांक सर्व बालकांनी हजर लाव रहावे येसाल का मग?
कॅनसल काऊन केली मग? कॅनसल काऊन केली?
आता त्यांच मला माहिती आहे का.
हाव का.
मेसेज झालीन पहिल्यान. पहिले नव्हती होत म्हणजे पहिले नाही झाल्या का यावेळेेस झाली.
मग आता कधी हाय मग?
आता पुढच्या
आता पुढे पुढच्या रविवारी आहे का?
हम्म. एकोणीस तारखिले.
हम्म.
आई काय म्हने घरी गेल्यावर? हम्म, आई काय म्हण म्हटलं घरी हा.
काही नाही काय म्हणणार हाय.
म्हणलं असेल ना कशान आला, लगझरी आला, बस हम्म.
नाही विचा विचारणार आहे कशाला विचारलं नाही.
हम्म.
हम्म.
ते दौऱ्यावाल्याच आता फोन आला का तुम्हाले की नाही म्हणलं दौव दौरलं म्हणुन.
म्याच फोनवर लावला होता तवा शेतात गेल तो पहिली म्हणल मी आलो म्हणलं उद्या दौऱ्यासाठी तर म्हण म दडवरलं म्हणे म्या माणसं होती.
हो का त्यांन एकट्यान डववरला का?
हो.
हम्म.
या दुसरे एक, दोन माणसं असतील रोजदार, रोजदार असतील ना रोजदार.
हम्म, हम्म, त्यायले समजलं असल तुम बाबाच टोंकय बोट फुटले. तुम्हाला काय होन -
हो.
गेलं है ना.
हो तर सांगात मग त झालं म्हणुन त्याला वाटलं पाणी गिनी येईल कशाला थांबयला यायले.
हो.
तू कुठं बंदा थांबली का सरखी घरी गेली?
हम्म.
मधात थांबली कुठे का सरकी घरी गेली?
अरे किराणा दुकानवर पाटनी जवळ थांबली तेलच पॉकेट घेतलं.
हा.
ते आता गुलाबजामुन करायचं तेल न्हवत ना जरा सखच तेल होतं.
अच्छा.
मग थांबली जराशी आणि सरळ घरी आली.
बरं झालं थब मधून आहेत तू इकडे आले असते ते गुलाबजामुन राहिले असते
काय?
हो आले असतील मटला बुलार तू बरं झालं कॅन्सल झालं म्हटलं नाही मग त ले असते त गुलाबजामन त्यांस झाले असते ना नाही का
बाहेरचं होती आल्यावर संध्याकाळी
होव का
हम्म
बोल त ते मेसेज दिसला नव्हता पाहिला होता मग
ट्यूशनचा हा
हम
मेसेज दिसला नाही तु मा दिसला नाही मला तर तसं नाही दिसलं.
ठीक
क्लासचा मेसेज आलता ना मी वाचलात होत तला कस दिसला नाही
हो का दोन ग्रुप आहेत त ते सूर्य काय आणि डबल काय दोन कोणते ग्रुप आहेत सुरेखा आहे आणि डबल
एक पर्सनल आहे एक दुसऱ्याच आहे कायच आहे ला दोन ब शाळेज नाही ऐकला हो शाळे ह
बाजारी जर येऊन गेली कत गेरी
नाही बाजार काय करायचां कालच कालच बजार आणणारच घ तुरा का आहे बजार आणायचा
हो
लसण काडच मजर नाही का
ब काय म्हण तू म्हणली का टाकण गे कुठे गेल त म्हणून का विचारलं तरल कुठे गेल त डबल
नाही, नाही, नाही विचारलं नाही, नाही विचारलं
बोलली वाटलं असेल तू गेली म्हणून ए
हा ते साखून आल डबल म्हण मी गेली डबल आली तीन वाजता तीन, चार वाजता आधली म्हणलं
ह
वापस गेली म्याच आणलं म्हटलं सामान पुढून
हो
हो का त्याला वाटलं मी सकाळी गेल नाही समोर बारा अकरा वाजता साडे बारा वाजता एक वाजता तेपासून मी आता आलीत्याला असं वाटलं
त घरी आले हो तू दिसनस केवरते वाटणारच आहे ना तुम
हम्म हम आलीर वापस
ह ते बर आहेल मग आता पुढचा रविवार जाते पुढचा रविवारी याच काम नाही म्हटलं मग आता बर आहे पुढचा रविवारी याज काम नाही म्हटलं मग आता बरं आहे पुढच्या रविवारी म पॅरेटट मीटिंग राह मला मग
हो आता म्ह एक दिवस सुटी असली की नाही होत यायला पुरते
काय
कसली र यायल पुरते का एक दिवस सुट्टी असली म्हणला रविवारीस फक्त तयारी होे का
हा नाही ना
शनिवार, रविवार सुट्टी दोन दिवस पुरते आज आता माहित नसतो असत की कॅन्सल झाली